हॅलो
हां बोला की
हा जेवला काय
आता जेवणार
आ हा हा हो जवल म आता ह
आणि काय बाकी आवरलं काय सगळं
होय आवरले व तुमचं
ह आमचं पण आवडलं आज लवकर पोरांची शाळा होती ना सकाळची
हा हा हा
त्यामुं हो आता बारा वाजता एकटी आल्या आता साडेबारा ले दुसरी येत्या मुगी
हा हा हा
बार कि मोत घ आहेय ना
हम्म हम ह
आज काय दिवस सगळा बेस्टच आता हे म आहेत म्हटल्या होय हे आमची भरगी काय करू देत नाही
हं
आवरपर्यंत आता वेळ गेला अकरा साडे अकरा वाजले अर्धा तासच बस दिलेलो मोबाईल घेऊन तोपर्यंत आली
हम्म ह हो
शाळेस ना आली तर
होय आल्या आताही झाले बघा ती पण खेळत बसल्या
आच्छ
काय नाही म निवात ह ह
हम्म हम् आणि मग काम आणि घरातलं काम आणि हेच होतेय काय मग तुम्हाला लोड होते काम
नाही होतय तसंच करायलाय की करून हम्म
हा हा
सकाळी घालते शांड ते आता काही दोन दिवला घातलंच नाही
हम्म हम्म
म तर नंतर बघायचं आता जरा म मध कस पाऊस येत झालं म्हण हेच गेल तर आता ऊन पड आलाय आणि बघायचं म
आणि मग घरचा घरातलं कोण करतेय
घरातलं आम्हीच की मी सासवे अस त्यात होय
हा हा
हा सास व्यस्त
जाश काही जरा मदत करत असतील मग
हो होय म्हणजे आमचं कसं झालंय सासूंचं भाऊ भाव ज त राहिला मध्ये एकत्र झालेय सगळं हा दहा जण आहे मी
आगबाय म मो तेही फेमिली मत
हा होय म्हणजे त शेजारीच घर बांधले तनी अजून बांधाले म्हणताना मग एकत्रच राहिले
हो मग त्याब असतील ना
होय होय असतत की
हम्म
हम् ह्
आमचं पण आता घर बांधायचं आहे आम्ही कसं मी इचलकरंजीला राहते
हे साप आला
मग तिथं घर विकलं ते आम्ही आणि आता इकडं बांधणार आहे. गावाकडं मध्ये आता पाऊस जरा चालू हो होणार ना आता पावसाळ्यात म्हणून थांबवलय
हा
पाऊस झाला की मग बांधायलाच काढायचं
हा
म्हणून आता थांबवले दोन तीन महिने म आणि थोडस होत तर म आणि थोडं झालं की पाव थांबवायचं मा आणि चालू करायचं
होय होय आमचं तसंच झालंय थांबलंयच आता वर्ष झालं.
होय
हम्म एकदा थांबलं की नाही आणि कस चला म्हणजे सासूंच्या आई पण येतात होत्या मग त्या वारल्या मग त्याच्या म ते राहिल ते राहिलच
तेरा हम्म तेरा हहिला की न कोडतेय नंतर अर्ध अर्ध
हा हा
सल्लग झालं की कसं बरं पडते ना म एका वर्षात होतेच
होय होय करतो म्हटलेलं करते काय रा झालंच नाही
हम्म हम्म
आता बघायचं झालंयच नुसतंच स्लॅप सगळं पडलं एक गिलावा फरशी एवढच राहिले हा
गिलावा आणि फरशी राहिला दरवाजे खिडक्या बसवायचं हे.
ते हा तेच की किरकोळ च लय असतय.
होय किरकोळच सहा महिने घालवत्यात
हा
किती दोन
आणि लवकर येत नाही तो असं दोन दिवसांनी येत्यात आणि चार दिवसांन येत नाही असं कर
ते कामगार लोक लय पिडत्यात.
होय होय सगळं शंभर काम झालेले असतात की नि करत नाहीत
टू बीएच के आहे काय
होय होय
हम् हम् आमचं पण टू बी एच के च करायचंय
हा
आता एक वर्ष कुठं जायचं नाही काय नाही त्या घराकडच लक्ष सगळ कुठं जायला मिळतच नाही. कामगारासनी त्या चहा नाश्टा तिनं द्यायचं
हा साप आलेलं होय होय शेतात आहे
हा मग ते येत्यात
होय गेलं तर
आलता
कुठे गेलो हो मला दिसत ते हिरव्यात गेलय न्हवं बाऊचीच्या ह्याच्यात कसलाय मोठ का बारीक आता हिथं गेलं दगडात न आत येऊन बहिर गेला हा हो आहे मोठा आहे
ते
फर
आणि काय ऐश्वर्या मग येत्या काय
हो असते तिथचते
होय
हा तिथं शेजारीच आहे तर रा
ती कुठं काय वाडा त्यांचा म्हणाल की कुलकर्णीवाडा काय जोशीवाडा काय तर
त्यांचा वाडा मामणचं त्यांच्या हम मग त्यांनी आता मग त्यांच स्पेशल राहिलंत नाही
होय कोण कोण राहिले आहेत त्यांनी
दिने दोघं ज त नरा बको दोन पोरी राहिल्या सासू आहे त तसं ित म्हण माहेड पणच ह्या आल्या नाही
होय कधी म्हणजे लय दिवस झालं काय तिकडचं आहे
होय होय तिकडच आता वर्ष झालं येऊन त्या आल्याचं नाहीत त्या सासूबाई त्यांच्या
भाड्यानं आहेत व्हय मग ह्या ऐश्वर्यात तेन म्हणाल ति ती मोठा वाडा आहे आमचा तिथच राहतोय आम्ही असं म्हणाल ती
होय होय हाय ह हामस् हा
त्यांचं हे आहे न काय टूर्स अँड ट्रॅव्हल्स
होय होय आहे की होय होय तेच क
हा हा
तेच असते
दुसरं काय करतात का आणि तेच
नेन केस करतिन हा दोन आहेतच ह हा ह ह
काम करण काय काय कामा कामाच्या वेळेस कराव म्हटलं तर काय काम बी नस ते आता काय काम असतं एवढं माैत्री नििकडं असंच की
हम्
ते दुसरी एक मैत्री नाही विद्या म्हणून ति त्याबरोबर ते जास्त त्यांचं जास्त म्हणजे त्या पहिल्यापासून जास्त जमते त्यांचं
हा हा
राहायला पण त्या एकत्रच होत्या जवळ त्या कॉन्टॅक्टमध्येध्ये असतात मी काय नसतो ल कॉन्टॅक्टमध्ये कोुणाच्या
ह ह
काम आपलं काम असलं तर करायचं तेवढंच
हो आहे पा ह
ऐश्वर्याची मुलगी मोठी हुशारा वाटते
होय होय दोघजण पण आहेतच खुशारा हम् बारकी प होय होय होय करत्या
मोबाईलवररती
हा हो होय करताच ब हुशार आहे गोरी दोज
ह हौशी हौशी आहे पाऊस करतेेत मुलींची
होर हो ये हो ये
मला म्हणाल ती कुठ जर जाणार आहे म्हणाल ती मला ती
कुठ
मला म्हणालती फिरायला जाणार आहे म्हणे
हा हा हा काय मी पण जाण असल
नई आता नई मागच्या वेळेस म्हणाल आलत्या मागच्या वेळेस पासा सहा महिन्याच्या माग जाऊन आल्या वाटत मग
हा गेलं असत मग त्यांच तात येच मग त्यात मग तिथ जात्यात फिर फिर आस्ती
गेल्या असतील हा हा
हम् आम्ही पण जायचं जायचं म्हटलं त झालंच नाही आता म्हटला ते सगळेजण
हो ये
ह
ह ह आम्ही बी दोन वर्ष झालं, जायच जायचं म्हणतेय, जायचं म्हणतेय आणि आता झालं ते दोन वर्षान. देवाची इच्छा असल्याशिवाय जा, देव म्हणणार आम्ही या म्हंटल्यावरच जायचं.
होय. आम्ही दोन वर्ष झालं चालोय, आता म्हंटलं ह्या वर्षी जायचंच.
फीरालंय मग मी हे केलो, जायचं हाय म बाहेर म्हण जऊन आलो.
हम्म हम्म.
ज सहाास रुपये पाात लागले तू जऊन आणस आपण ज
ते कसं एका दिवसात होत नाही, लई लांबे नाही दोन दिवस जातात. बारकीे पोरा असल्यावर तर, लई हाल होते.
होय होय, आणि लईऊन पण आ हे होत नाही हो. मला पण नको ते, हम्म.
आमची बारकी पोरगी तुळजापुरात गेल्यावर, जे रडाली रुसून बसली ऐकनाच.
आणि तिथस केली तिला असं हे होईना ना बरं वाट ना, ते दावाखान दाखवलं स पंढरपूर मध्ये. सगळं फिरवलं, कसल
होय, ते क बारके पोरं असले की, लई प्रॉब्लेम येतो, फिरायला गेल की.
ते बर नाही म्हणता ना मग, आमची तात्या म्हणाली त सारखं बर नसत. तेचना आणि मग अ आकलकोटला जाऊन आल्यावर जर बर तर वाटल. हो हो त्याच्यामुळच,
आमचं पण तसच, सारखं बरं नसतेये मोठ्या पुरगीला, तर आम्ही त्याच्यासाठीच ईचाल खर म्हजी सोडून इकडं आलोय, तिला इचलकरंजीतल वातावरण, गावात तिला गावातलं त्या, सुट होत नाही म्हणून सांगितलं, म्हणून तिच्यासाठी आम्ही इचलकरंजी सोडून गावी राहला
हा हा.
मह इकडं आल्यानंतर ती जरा चांगली झालीया, तिथं असताना सहा महिन्याला ऍडमिट करायला लागत होतं.
होय, आमची पण तसच, वर्षा वर्षला ऍडमिटच करायचं. पावसाळ्यात असतेच बा तिच.
पावसाळ्यात पण, आणि गणपतीत तेन जास्त
हा त्या त्या त्यावेेळेसच सगळं, वर्षा वर्षा आहेच, छाती भरते तिच, दमा होयल, हा. हा होय दमा आलात.
मग ते बालदम हाये आमच्या मुलगीला, तुमच्या पण मुलगीला तेच आहे वाटतं.
तसं म्हंटलं तसं म्हटलेलं डॉक्टर, मुलानी डॉक्टर म्हटले तसं काय नाहीय म्हंटलं ते. असते एकासनी जसं सात वर्षापर्यंत, आठ वर्षापर्यंत,
हा हा तेच म्हटले आम्हाला पण, सात आठ वर म्हणजे जेव्हा मोठी होईल ना ती तेव्हा कमी येणार, म्हणून सांगेल. ते सेमच प्रॉब्लेम आहे बघा, ती ते तिला. पण आमचीला मग ते इचलकरंजत कसं, हेच वातावरण असते ना.
होय होय.
कट करा फोन.